हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो हा बोला
हा काय करता
काही नाही बसले तुम्ही
हा मी पण असंच आता झोपले होते
अच्छा हो पण
हां तुमचा फोन येत होता ना तर उठले मग हा हां हां हां तेच तर मग काय बोलता बाकी काय घेतली त्या चहा की कॉफी हॅलो हॅलो हॅलो भाई आवाज गेला